हॅलो बोल की.
बोल की काय करताय.
काय नाही. आता जो-
हा हा झोपलेलीस.
होय झोपलेले टी व्ही बघत पडलेले.
हा हा
तु
काय नाही क्लास लावनर होतेस नव तू?
क्लास बघू की लावायचंय आता. कुठंला करायचा बघू आता.
पी एल सी चा कर म्हणजे मी पण विचारून बघ घेतलं गं क्लासच मी पण क्लास कर ते कणी
हम्म खर सी ला कस पुण्याला याला लागत नाही इथ पी एल सी च जास्त डीपमध्ये शिकवत नाहीत फ क्त वरचं म्हणजे बेसिक बेसिकच शिकवतात
अग हित पण तेच आहे बेसिक बेसिक कसं आहे जास्त आतलं कुठ जास्त शिकवतात कुठे जास्त नाही शिकवत एवढं आपल्याला पाहिजे असं
खरं फी जास्त आहे ना त्याला आणि त्यात मी पुढं जाऊन माझ काय जॉब तेन
जॉब तेन म्हणजे मी ते जॉब पण आधी क्लास तर व्यवस्थित सापडला पाहिजे ग
हम्म, जास्त करून मला वर्क फ्रॉम होम मध्येच पाहिजे आहे ग मग ते भेटत नाही कसं नाही
वर्क फ्रॉम होमला काय ना आता जस्ट मगाशी कणी एक मैत्रीण आली तिला सांगताना पण सांगितलेलं आय टी आय टी हेच्या तले आहे ना
हम्म हम्म
झाले ह ते अ आधी दोन कंपन्यांनी फ्रॉड होता कंपन्या आणि आ ताची जी कंपनी होती ते डायरेक्ट अ त्यांनी मेसेज केला अ म्हणजे हिन हे केल्यावर विचारल्यावर वॅकन्सी वगैरे आहेत का असं विचारल्यावर त्यांनी डायरेक्ट मेसेज केला की या म्हणून इंटरव्हिवला. आण तिथं गेल्यानंतर अ म्हणली की म हीन बरच काय काय प्रश्न हेज्या व्हॉट्सअपवर विचारलेलेत गं त्यावेळेस म्हणलेत की हाय वर्क फ्रॉम वगैरे असं तसं आणि मग तिथं गेल्यावर ते कळलं की फ्रॉड आहे कंपनी म्हणून असं पण असतंय ग
होय ते पण आहेच माझी एक मैत्रिण हाया म्हणजे हायस्कूलची फ्रेंड ती इथं उंचगाव मध्येच उंचगाव नाही उजळायवाडीमधे कंपनी आहे.
हा, हा.
तीथ ती वर्क फ्रॉम होम आहे तिला पण तिथं बघणार आहे ते कसं खरं अ हे लागतय ना कॉमर्स साईड आसली की कसं जास्त करून वर्क फ्रॉम होम भेटतय गं.
हां.
कॉमर्स साईड असती कसं तिथं कसं त्यांना त्यांनी टॅली वगैरे तेन सगळं त्यांच असतय ना झालेलं. हा म तेंना भेटतय लगेच.
कसं असं रेफ्रन्स वगैरे व्यवस्थित किंवा कंपनीची माहि ती वगैरे व्यवस्थित आसली कनी मग काय वाटत नाय.
की कस लगेच भेटतय. आणि विश्वास विश्वास ठेवून आपल्याला जायाला पण येतय नय.
व्हय.
मग बघू तिला विचारलय मी ते बघू आता काय कर सांगतो म्हंटल्या मला.
पी. एल. सी वर पण हायत म ते आपल्या वर्गातला प्रथमेश त्यान कॉल केलता. त्यो म्हणत होता आमच्या कंपनीत वॅकन्सी सुटली की सांगतो कर क्लासच तोपर्यंत. आस म्हणत होता म्हणजे नंतर जर व्हॅकनसिज तेचा इंटरव्ह्यूव देशील आणि सरांना सांगशील सर्टिफिकेट आधी द्या म्हणून कंटिन्यू क्लास करतो म्हणून किंवा मग जे सर अस म्हणलेत ना की जर तुम्हाला फास्ट शिकायच असल चार महिन्याचा कोर्स साडेचा तीन महिन्यात करायच आसला तर तस पण हे करून दे तो म्हणून व्यवस्थित समजून वगैरे पण फास्ट घेणार ग ते हे
हम्म हम्म.
पोर्शन वगैरे सगळ फास्ट घेणार मग त्यात आणि काय राहिल नाही राहिल गडबडीत शिकण्यापेक्षा हाय ते साडेचार महिन्यात केलेला हे होईल.
ते पण हाय सोड.
ते मला म्हणलेला ग म्हणजे रेफरन्स असल की जरा बर पडतय. त्याज खर डिप्लोमा आणि हे झालय त्यामुळ आणि त्यान आपल्या आधी लावलेत ना आपले एन. पी. टेल्सची एक्झाम होती ना त्याच्या आधी लावल्यात त्यान क्लास त्यामुळ तेज क्लास पण झाला सर्टिफी किट वगैरे त्याला मिळालय आणि त्याला कॉल्स वगैरे दिलतेत ना
हां, हां.
तो पण रेफरन्स ने बघत होता ग कॉल्स दिल्यालेत. ते अ क्लासवाल्यानी पण हे नाही भेटल ग त्याला क्लासमधन पण एवढ जेवढ पाहिजेल होत तेवढ नाही भेटल कॉल्स वगैरे.
काय सगळ अवघडच आहे बाई आता नोकरी मिळायच म्हटल की जॉब म्हटल की अवघड आहे सगळ.
मग काय बिझनेस करुया. पण बिझनेसला इन्वस्टमेंट ला
बिझनेस ना तर माझ डोक डोक माझ बिझनेस ना मग काय आहे यार खर ई इनेस्टमेंट खर भारीय अग.
इन्व्हेस्टमेंट खर एकदा इन्हेस्टमेंट झाली का नाही आणि बिझनेस टाकला कि नाही बास
आणि मिळाल की स काय नाही बघ निवांत. अगं तुला मी आता सारख सांगायचे का नाही ते शर्ट प्रेटिंगच टी शर्ट प्रिंटिंगचं ते आता माझ्या भावाच्या मित्रानच बघ आमच्या हीत फाट्यावर त्यानं स्वतःच हे घातलय.
बरं
त्यानच त्यान चालू केला मला म्हटला बघ त्यान चालू केला मी म्हटल आमच्या पण घरातल्यानी जरा सपोर्ट केला आसता ता म्हंटला.
होयच की
आणि एक एक मुलं तर ते झुमका सेट वगैरे झुमक्यांच सेट केलेत काय असा त्यामध्ये किती एक तीन तीन किती बारा आहेत झुंमका. अस वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच जन आहेत काय आणि सातशे रुपयाेला त्यानी विकतात ते
दोघ जण मित्र आहेत होय दोघजण मित्र आहेत तिथली इचलंकरजी मधलीयत मुलं ती
आजुन काय करतात मग तिथून
दोघं जण मित्तनी अ अ इंस्टाला आ येतातच ना ऑर्डर वगैरे आपल्याला लगेच येतय इंस्टाला आणी कुठं पण जरी हे आणि केलं की ऑर्डर त्यांना यायला लागल्यात ते स्वतः दोघजण पॅकिंग वगैरे तेन स्वतःच करतात आणि स्वतः द्यायला जातात डिलेव्हरी करतात असं पण नाही मिशोवरन डिलिव्हरी करतात ती नच काय नाही
स्वतःच जात्यात द्यायला
हेच काय गं बिझनेस खरंच परवडतय जॉबवर न कधी काढतील सांगू शकत नाही एवढं शिक कुण काय उपयोग नाही, सगळ्यात महत्वाच
तुला मी म्हटलं ती दोन मुलं बघ म्हटलं होय की, अगं होलसेलमध्ये कानातले किती स्वस्त भेटतात
हुम्, कानातली पण आणि अ गांधीनगरवर वर तेच की जवळ असल्यामुळ कोल्हापुरातन
ल गांधीनगर पण जवळचं म्हटलं आपल्याला ज्वेलरी स्वस्तातच भेटत्या म्हटलं
करूया म्हटलं चल म्हटलं दोघी जण मिळून म्हटलं आपण पण लावायचं म्हटलं त्यांनी कसं जास ते झुमका आणि असं जरा वेगळ्या टाईप मध्ये हे स्टाईल मध्ये घेतलेत ना मी म्हटलं आपण पण असं ह्याच्यावर असं पार्टीवेअरमध्ये कसं घालं तर असं फॅन्सी कानातले वगैरे
हुम
डायमंड मध्ये दिन असं
ह ह
हा तशी म्हटलं घ्यायचेत म्हटलं आणि त्याच सेट करायचं आणि आपण पण विकायचं म्हटलं एक जरी चारशेला जरी लावला तरी म्हटलं निवांत जाते मी शंभर रुपयाची खरेदी आ दीडशे रुपयाची खरेदी असली आणि तीनशे तीनशे सहा, हा साडेतीनश साडेतीनशे तीनशे पर्यंत जरी खरेदी लावली तरी आपल्याला प्रॉफिट होते मा दोनशे रुपये प्रॉफिट होते
हा
दोनशे ते अडीचशे रुपये
फक्त एकदा इन्व्हेस्टमेंट झाली ना की बिझनेस टाकायला काय वाटत
आता प परतीनं गेलल होतय व्हय परतीनं चालू ठेवायला पाहिजे होती, खरं तिनं काय बंदच केली
आमच्या ईकडं तर कसलं चालल माहितीय काय
मग तर काय, परतीनं पाण केली खरं तिचं कसं सगळ.. अ काय म्हणत्यात त्याला उदारीच केली होती जास्त खरं तिनं उदारीवर लई दिलती सगळं, हम्म
लई असं म्हणजे जर बाहेरच असं केलं ना गिरण वगैरे आत्ता आमच्या इथं ग.. आमचं आमच्या घरात त आमच्या गावात म्हणलीस तर चालल पहिली गिरण आमची होती.
हम्म म आत्ता हाय अजून चालू तुमची गिरण?
आहे खरं कसं आता मम्मीला एकटीला जमत नाही ना.
होय.
ह आणि आता आमचं बघू आमच्यात एक हाय आणि एका बाईनं घेतलय ग कान चटणीचा डंग वगैरे टाकलाय त्याच्यातच अं ते गिरण आणि काय काय ठेवलय बाई तिनं असं. चटणी वगैरे कराय शेवाया करायला.
बचत गटातनं मिळाय लागलय नाही बायकांना.
हा म ते
त्यामुळे घाल बायका हे करतात आ-आम-आमच्या मम्मीला पण मम्मीनं आणि आमच्या आंट टीन दोघींनी केलतं एक गिरणीच गिरण.
म तेच तेंनी हे केलतं ग.
हम्म.
आणि आमचं मग थोडंथोडं मम्मीने कमी कमी केलं म ते आता आमचं आमचंच फक्त घरातलंच आणि कुणाचं अर्जंट कुणाचं आलं जास्त तरच नाहीतर मग नसते. खरं असं हे होईल गम तर गावात असं जास्त काही नाही ना किराणा दुकान किंवा
होय तुम्ही घातलासा तरी पण चालतंया. आता कसं आता आमच्या गावात कनी काय करायचं म्हटलं तरी काय हे नाही बघ सगळं आहे आमच्या गावात.
असं नाही डीमार्ट्स ते मॉल तेन किती असतील माहिताये का पाच पाच मिनटांच्या अंतरावर मॉल आहेत.
आमच्या गावात नाही हाय आमच्या गावात किराणा मालाचं दुकानच एक हाय. दुकानच एक हाय.
म्हणज दुसऱ्यांनी कुणी तर घालायचं. अगं म्हणजे किराणमालाचं आहे का नाही अ जे किराणामालात जे असतय
ह
म्हणजे जे के अ हाय पण त्याच्यावर दुसरं काहीतरी आणायला आपल्याला बाहेर गावी जायला लागत तसलं कनी म ते आपल्या गावात घालायचं म्हणजे कसं
अगं कांगू काय तुला अ ते किराणा दुकाना म्हणजे माल ते टाकले ना किराणा दुक कान तीत ती बाई म्हणजे आमच्या भाऊकीतलीच इत्या काक ती काकी न अ हे शिक कलीया ब्लाऊज शिवायला शिकलीया ड्रेस शिवायला शिकलीया. ड्रेस शिवत्या ब्लाऊज शिव त्या ते आणि असते आणि दुकानचा आणि सगळं
बघ. म तेच सांगालते घरात बसून हमखास दिवसाला ढीग कमवत असल.
म. आणि उन्हाळचं ते फ्रीज वगैरे होतं त्यात कोल्ड्रिंक्स वगैरे ठेवलेलं.
हा मग मी, तेच तुला मी आता म्हणणार होतो. अ उन्हाळ्याच्या हेच्यातनी तीन कसं आईस्क्रीम वगैरे अ परत पनीर बी पनीर तेन असतय ना.
दही, दही, ताक सगळं ठेवल्याल तिन. आणि कायकायवेेळेस, काय काय वेळेस काय करत होती. अ. दूध अ आता त्याच्या घरची जर, घरच्या मशी किंवा असं काय अस तर डेअरी त अ आता कुणाच, आमची जवळच डेअरी होती ना? आसं एखाद्याच दूध वगैरे राहिलं ना, तर विकत घ्यायची दूध आणि त्याच दही लावायची आणि ते दही विकायची.
आता आम्ही पण आक्षे अ आम्ही दूध आणतय ना, आम्ही पण डेअरीतन दूध आणतय ना. मा त्याची सायि वगैरे जास्त आल्याली मग आम्ही साठ शाई एकत्र म्हणजे साठवून ठेवतोय आणि त्याची मग आम्ही अ तूप करतोय आम्ही घर, आम्ही पण तूप विकतोया. आमच्या इथं आमच्या गल्लीतल्या बायका आमच्याकडून तूप घेत्यात. दीडशे रुपय, किती ला माहित हाय? दीडशे रुपय ला
दीडशे नसल, दोनशे रुपयला असल.
एक ग्लास दीडशेला देतोय आम्ही.
दीडशे ला, आमच्याकडे दोनशे ला हाय, मग परवा आ एक एका आतीन न्हेल आम